हॅलो हॅलो हॅलो बोल काय कराल्यास काय नाही मी बसलंय तू
काय नाही आता जेवण झालं मग आलो होतो जरा राऊंड मारायला.
हा हा
तुजं झाल का नाही जेवण.
आ
जेवण झालं का नाही.
हॅलो हा झालं की तुझ
झालं झालं पाऊस आहे का नाही ग तिकडं. आ
काय नाही काय करायलास म्हटलं.
काय नाही आज बसलेला आता म्हणल फोन कराव तुला.
हा आणि काय मम्मी, आरुषी.
हाईत घरी हैत ती आता बसल्यात. मी आलोय इकड खाली सोसायटीत पाऊस चालू होता.
हम्म होय पाऊस हाय तिकड होय पाऊस हाय की.
पाऊस चालू हाय.
जास्त करत नाही होय एवढा लइ नाही आज तर काही नाही आहे सकाळपासन.
हा हा
हा
विहिरीचं काय
विहीर आहे लई पण भरलेलं आहे अजून मी कारण पाऊस कमी आहे ना. म्हणजे जरा असं थोडी भरल्या थोड्या खालच्या ते चार पायला असतात बग
हा हा हा
त्या तेवढ्या भरल्यात बाकीचं काय नाही भरलेलं.
हा कॉलेजचं.
काय चाल तुझ्या
कॉलेज अजून नाही बघता रजिस्ट्रेशन झाले. अजून कॅपरान वगैरे लागायच आहे हे मेरिट लिस्ट मधून लागायचंय. एम सी ए करत्य.
हा एम सी ए का?
हो तुझ काय काय कॉलेज काय म्हण कमी आलाय.
हा आगतायेत आगतायेत.
हा कॉलेज काय म्हणतय म्हणला तुझं.
काय नाही आता सध्या एक्सटर्नल घेतलंय दोन दिवस जातोय.
का
अ क्लासला जातोय ना आता
कसल्या म्हणजे कशाचा क्लास?
सी इ टी.
हो से तेच हा परवा तुला कसली पुस्तकं पाहिजे होती ती काय तर म्हणाल तर.
हा ती तुझ्याकडे सीईटीची असतील तर ग फिजिक्सची मून विचारलेलं
तिचं काय नाही असं द्यायची म्हणून दिलेल सीईडी त्यामुळे अभ्यासन काय केलं नव्हतं.
हा हा हा तेच म्हणा असं फिजिक्स जास्त तर म्हणजे नाही रेफरन्स बुक आहे का दुसरी. इथं क्लासचे मॉडेल आहे. पण तरी एका दुसरा अजून रेफरन्स बुक
नाही रे नाही बघायला पाहिजे ह्याच्यात पण मिळत असेल की बुक डेपोत वगैरे तुमच्या इथं.
भेटतेत पण आता कसं तुझं झालंय मण परत असम्या दिदीचं विघ्नेशभयाचं तुमचं. झालेले आहेत ना सीटी मग तुम्ही कस. वापरलाय म्हणलं वापरला असणारच ना म्हून म्हटलं तुम्ही जे घेतलंय तेच आपण रेफर करायच. ते
हो हो दिदी न घेतली अस. चल बग कदाचित दिदीला विचारतोस का ब.
हा पीचर तो भैया. त्याला त्याला पण होते फिजिक्सला म्हण चांगले त्याला पण
हा
विचारायला लागेल एकदा फिजिक्सच पाहिजे बाकी कुठलं नाही म्हण जर फिजिक्स मध्येच हे होते. नव मरी कलसलातेन. हम्म हा विचारायच आता त्याला दण कधी फ्री असते तवा बाई. म आता तेच ते जर असते ना कॉलेज ते ते जाता काहीतरी दुसरं सेमिस्टर झालं वाटत.
हो आता सुट्ट्याच म्हण त्याला
हो काय?
हम्म शिप्ट चालतता एका किती तारखेपर्यंत असं.
हा बघतो मग काय ते असल तर. हम्म तेवढं जात एवढं फक्त सीईटी साठीच काय आहे बोर्डाचं तर काही एवढं नाही ते क्लास जेततत. हेरी
होय का ह हा तुला कुठलं फिजिक्सच अवघड जातय.
हा फिजिक्सच आता एक झाली ती पन्नास मार्काची ती
हा.
चौदा पडल्यात म्ह म्हटलं ज.
अरेरे एवढं हाकचय फिजिक्स.
हा एकच लेसन. पहिलाच रोटेशनल डायनामिक्स म्हणून त्यातच पडल. चौदा नाहीतर बाकीच एक अजून एक झाली डुएल नेचर वरती. त्याला काहीतरी म पन्नास पैकी फोर्टी थ्री आहेत.
अच्छा
फोटी थ्री आहेत त्याला. मॅथ आहे शंभर पैकी. कि नाईंटी एट पडत्यात मॅथला. एक प्रश्न चुकत्यात इकडे तिकडे जरा. हा केमिस्ट्री पण आहे. अ आता फोर्टी सेव्हन एकदा पडल्या. फोटी थ्री एकदा पडले. फोटी एकदा पडल्यात. थर्टी नाईन एकदा पडल्यात. पन्नासचीच असत्या दर रविवारी. हा एक एक एक एक चॅप्टर हा आता परवा एक झालती. पन्नास मार्काची परत. त्यात आता फोर्टी फोर पडलेत. आहे.
मग फिजिक्स जरा युट्यूब ला अस ज चांगले चॅनलवर आहेत त्यांचा जरा रेफर कर की. युट्यूबला जरा व्हिडिओ बघून.
आहे तेच म्हणलं तुम्हाला एकदा फोन करून सगळ्यांना एक एक एक विचारावं. तुम्ही कसं काय केलताते.
क्लासमध्ये फिजिक्स घे मग एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घेत नाही ते. क्लास लावलायस ना तू आता.
हा लावलेत की.
मग अकरावी बारावीचा ह्याचा क्लास लावलायस ना. त्यांना जर एक्स्ट्रा क्लासेस द्या म्हणाव फिजिक्सचे. तास वगैरे
ते ते सारच समजत नाही ग अस होतो. प्रत्येक विषयाला दोन फॅकल्टी आहे असं. मग तो जो पहिला सर आहे ना जोशी सर म्हणून एक आहे.
हा
त्यांच समजत नाही. जोशी सरांचे बऱ्यापैकी चापटर समजत नाही शिकवलेले. बाकीचे सर एक पाटील सर आहे त्यांच समजते.
मग ते पाटील सरांना जरा म्हणायचं त्यांना जरा सांगायचं रे मला ते
म्हण पण ते पण मोकळे नसतात. त्यांच लेक्चर ना क्लासवरर कधी असतंय. गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी असत. तीन दिवस. त्यात आणि ते काय करत्यात आता तीन पंचेचाळीस लेक्चर चालू होते पहिल. तर ते करतात तीन वाजता येतात पण ते पण पंचेचाळीस मिनिटात काय करते. ती अकरावी आणि बारावीची म्हणजे माझ्या ब्याचचे. जी अकरावी आता जी ज्युनियर आहेत ना, ती पोर काय करत त्यात त्या पंचेचाळीस मिनिटात काय करत्यात सरांकडे डाऊट घेऊन जात्यात. असं करत्यात. मग ते सरांना असं सांगता येत नाही. की हे शिकवा ते शिकवा असं. ते डाऊट सॉल्वविंगसाठी ते वेळ जाते सरांचा सगळा. असं होतय आणि त्यांचा एकदा लेकर झाला की ते मग घरी जातात. म त्यांना दुस ते पण असते. परत संध्याकाळी दहा वाजूपर्यंत ऑनलाईन क्लास घेत्यात. आणि दुसरे एक्स्ट्रा आस होतय.
मग का अवघडच आहे. मग घरी वगैरे त्यांच्या घरी जाऊन पण तस तयार पण व्हायला पाहिजेत ते.
तर माहित नाही अगं. नंबर इथे काय सांगतेय. क्लासचा फक्त जो क्लासचा डायरेक्टर आहे का हरीश जग म्हणून आहे. ते आम्हाला शिकवतात ते ते पण मॅथला आहेत. आम्हाला शिकवायला. त्यांचाच नंबर फक्त सगळ्या पोरांकडे आहे. बाकी कुठल्याच टीचरचा नंबर नाही कुणाकडे.
असं मागितल्यावर त्यांन देत नाहीत.
नाही
म्हणजे जे काय असेल ते क्लासमध्ये येऊनच डाऊट सॉल्व्हिंग करायच अस.
मग अवघडे त्या.
हं. तेच तर.
म त्यांच्याकडेच डाऊट घेऊन जायचं.
कुणाकड?
सरां त्या त्या पाटील सरांच्याकड मध्ये आध्ये.
हा जातोय पण, त्यांचे पण आहेत ना ग लेसन. आता त्यांचे त्यांना तर सगळे हार्ड हार्ड लेसन दिलेलेत असं झालेल. मग आता असं होईल की जे जे हार्ड लेसन आहेत ना, ज्यात समज आता पंधरा वीस डेरिएशन ज्या चॅप्टरमध्ये आहेत ना. ते सगळे चॅप्टर पाटील सारना दिलेत सरांनी. ह हरिश सरांनी. मग ते हार्ड हार्ड चॅप्टर तर सगळी इझी चालल्यात. आणि जी सोपी चॅप्टर आहेत ना ती जोशी सरांकड आहेत.
हां.
ती सोपी चॅप्टर सगळी आवघड चालल्यात. असं आता उलट होयेल सगळं फिजिक्सच.
मग आता युट्यूबचं एखादं बेस्ट चॅनल वगैरे बघ किंवा मग चॅट जी पी टीला वगैरे हे करूनच चालू. आता काय ऑप्शन नाही.
बाकी काय मग?
काय नाही बाकी निवांत. कशाला बी सी ए ला? ग्रॅज्युएशन ला? सेवनटी टू.
होय? चांगलं आहे, आणि ग्रेड?
हं. ग्रेडच सेवंटी टू आहे.
हा काय? हा ये पडलंय ना तेच.
हां.
आणि ती त ते काहीतरी असते, ते काहीतरी शेवटला लिहिलेलं असते ते काहीतरी पी जी पी ए असं मग, हा तेच काय असते ग नेमकं?
सी जी पी म्हणजे ते नेमकं काय असते ते आम्हाला पण माहित नाहीये. पण ते आपलं मार्क क कॅल्कुलेट करून सी जी पी ए आणि एस जी पी ए काढतात. सी जी पी ए पण हाय. सेव्हन च्या पुढ आहे माझा.
हा आणि एस जी पी ए?
एक तेच असतय ते.
हा हा हा. तेच म्हणलं प्रत्येक आता जी फर्स्ट इयर पासून जेवढे पण रिपोर्ट कार्ड येतात
हा त्याला असतंय सी जी पी ए, एस जी पी ए. माझ होय होय होय असत तय. माझा फक्त आपला अण्णा वारलेला तेव्हा जी एक्झाम झालेली ना,
हं हं.
तेव्हाच तेवढा सी जी पी ए सिक्स पॉईंट कायतरी आहे. बाकीचे सगळे मग सेव्हनच्या वर आहेत.
हा. नाही मी तेच म्हणलं प्रत्येक रिपोर्ट खालच्या खाली चाली त्या असते की ऐंशी मार्क सत्तर ऐंशी म अशे टोटल पॉईंट्स असं काहीतरी लिहिलेलं असते ना खाली. त्यांच्या हितं. हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो, हा.
बोल मला आवाज येतो तुझा.
हा. नाही तेच म्हणले, ते पॉईंट्स म्हणून असं काहीतरी लिहिलेलं असते ना. टोटल पॉईंट्स.
तेच की किमेलिटीव, म्हणजे आपलं सगळे टोटल करून जे आपली अ म्हणजे एकाशिसच टोटल येत्यात. त्यंनी आपला मार्क वरच की.
त्यामुळ बाकीचं काही नाही म्हणजे याच्यामुळे.
किरमेलिटिव्ह फ्रे्कन्सी त टॅप रे.
हा हा हा हा हा मंद हे नसते आप आपल समज आपण काही एक्स्ट्रा प्रोजेक्ट केले समज किंवा ऍक्टिव्हिट केले ऍक्टिव्हिटी केले त्याच्यावरन ते ते पॉईट. -
अ हा त्याच्यावर असतंय आपल्याला जे टॉप म्हणजे आपल्या जे हे आपले सब्जेक्ट असतात सब्जेक्टला किती मार्क पडल्यात त्याच्यावर ते सी जी पे काढतात.
अ मला वाटलं ते तुम्ही असं प्रॅक्टिकल प्रोजेक्ट तेन असतात नाय का सेमिस्टरला ते. त्यज्यावरून ते पॉइंट् तेन ठरत्यात का काय असं वाटलं. तेन ते प्रोजेक्ट आण त्यच काय होणार आहे पुढं.
प्रोजेक्ट ला जर मार्क असतील ना तर आम्हाला बी सीए ला आता तू आहेस बारावीनंतर आय टी आय इंजिनिरिंग करणार ना हायस ना मग इंजिनीरिंग. ला सेकंड इयर ला थर्ड इयरला आणि फोर्थ इयरला मे बी अ प्रोजेक्ट असतोय आणि मे बी फोर्थ इयर ला तुम्हाला हे असल काय म्हणतात अ एंटरशिप वगैरे असत्या त्या एंटरशिपला ते मार्क असत्यात. मग ते मार्क पण ते सीबीजीय मध्ये कल्क्युलेट केले जात्यात म्हणजे एक टॉपिक कमी करून ते ऍड केलेलं असतय.
हम्म हम्म!
असअसतय म्हणजे आम्हाला आता थर्ड इयरला कस होत आम्हाला प्रत्येक सेमिस्टर ला पाच टॉपिक असायचे अन थर्ड इयर त्या लास्ट सेमिस्टरला आम्हाला एक मोठा प्रोजेक्ट होता. मग त्यला आम्हाला एक सब्जेक्ट कमी करून मेजर प्रोजेक्ट दिल्याला.
ओके अस होय मग ते प्रोजेक्ट आपण वयक्तिक करायच असते का ग्रुपमध्ये असते.
म्हणजे ते कॉलेजवर डिपेंड असते.
अन ग्रुप मध्ये केला तर मग सगळ्यांनाच समानच मार्क देत्यात का?
नाय नाय कोण कसं बोलल त्याच्यावर मार्ग देत्यात. म्हणजे व्हायवाला कसं कोण बोलल त्याच्यावर हा व्हायवा असत्या हा. व्हायवा असत्या आपली आणि कोण कोण ग्रुप न प्रोजेक्ट केलय त्यांनाच व्हायवाला बोलवतत्यात. काय हाय कसं रन होतय काय हाय हे ते विचारत्यात आणि मग त्याच्यावर मार्क देत्यात.
तु ग्रुप मधल केलतीस का बरं हे केलतीस एकिता एकिता.
होय आमच्या दोघींचा होता दोघींचा होता ग्रुप
हा हा म्हणजे झालं तुमचं ते व्हायवा ते.
ग्रुप वर होता. झालंय तधिस कवास की एक्झामच्या वेळीच असते.
हम्म हम् सोप होत काय, ते तीन चार?